हॅलो.
हॅलो
हा बोला
आवाज येतोय का?
हो येतय येतोय.
हम्म हम्म.
ते नते बोतेक्याला.
येऊन चालल्या अं.
चालते चाललेली आहे का.
होय तुमची चालल्या.
मला आवाज ऐकू येतोय तुमचा स्पष्ट.
हम्म बोला आज काय केलय भाजीला?
आज जो मुलाला चपाती परत भेंडीची भाजी. करून दिली बनवून दिली त्याला सोप्प जिची भाजी लागते ना आणि चपात्या कस छोट्या छोट्या चपात्या लागतात त्याला. तू जास्त मोट चपाप्या येते मग मी काय करते एक मोठी. चपाती करते आणि त्या चपातीचे छोटे छोटे पार्ट करते.
ह.
आणि ते मग भेंडी एका डब्या आणि चपाती चा डब्यात असे दोन र पे द त त्याला. तो आवडीनं खातो ना तस दिल्यानंतर आता जर त्याला हाता. ते सवय नव्हती पण आता तो शाळेत राल्यापासून. स्कूलमध्ये चालल्यापासून खूप आवड निर्माण झाली ग तो हाताने खातोय चपाती
हा हां.
मी शाळेमध्ये मुलांना घलवण्याचा हा एक चांगला परिणाम आहे पहा. हो की नाही.
होय.
त काय मधन
सहमत आहे मी तुमचा मताला.
हो ना. शाळेचं अज्ञान मुलाना वेड लागलच पाहिजे ना.
होय.
आणि की आता गोडे तेलाची पिशवी आणल्या.
अ हा.
मग ते आता पॅकिंग मधलंच तेल घ्यायचं म्हणून सांगितले.
उष्ट घ्यायचं नाही म्हणतात का.
होय.
का हो.
ते नाही हम्म ते हानिकार आहे शरीराला मण सांगितले.
पॅकिंग मधलं महाग असेल ना.
होय. महाग हाय थोडं
हा.
पण तेच वापरले आम्ही पहिल्यापासून पॅकिंगच वापरते सुट्टा आम्ही जास्त आणतच नाही कधी.
हो का तुमची सवय चांगली आहे ना?
हा म्हणजे तेलाच म्हणजे दुकानमधे वीकायला ठेवले असते ते कसं उघड्यावरती तेन असतंय ना ते सगळं. त्यामुळे ते सुट्ट वापरायचं नसतं.
बरोबर, बरोबर. अगदी बरोबर.
हा म्हणजे मी अगदी डोळ्याने बघितलेलं.
हा.
ते म्हणजे ते बॅरेल असतात ना तेलाचं गोडे तेलाचं. मोठ मो कंपनीतून तेल ते बॅरल असतात आणि त्यातनं ते तेल छोट्या छोट्या पेकिंगमध्ये भर
हो, हो.
त्या बॅरलमध्ये ना उंदीर मरून पडलेला मोठा.
अरे बापरे तुम्ही बघितलं होतं का? मग ते तेल काय केलं तुम्ही बघितलेलं त्यांना सांगितलं का?
नाही ते म्हणजे त्यांना माहितच होतं ते. त्यांनी काढून म्हणजे त्यांचं ते काम चालू होत उंदीर काढण्याचं.
हा मग तुम्ही ते पडलेलं तेल तसंच दिलं का?
ते काय माहिती मी काय इतका वेळ बघत बसणार आहे.
हो, बरोबर आहे.
हम्म.
पण ते चुकीचं आहे ना त्यातला उंदीर काढून तेच तेल लोकांना देणं.
मग ते इतक्या तेलाच करणार तरी काय?
हो.
फेकून तर देऊ शकत नाही, त्यांना काहीतरी करावच लाग तय ते मग ते काहीतर अस मिक्स करून वगैरे वापरत असणार हाईत तेनी.
हो, वापरत असणार.
दुसऱ्यांदा रीफाइंड करत असतील.
हो, फिल्टर करून वगैरे असतील ना ते, असेल काहीतरी कदाचित त्यांच.
लोकांना काय माहीत. ते की हे कशा प्रकारचं तेल‌‌ हाय.
हो.
हम्म.
अशा भरपूर गोष्टी असतात डोळ्याच्या माघारी झालेल्या. आपण बाहेर
दूध म्हणा, दुधात तर दूध एकदा डेरीला भेट द्यायला गेलो तो आणि ते दुधाच पॅकिंग सुरु होतं म्हणजे लेडीज होत्या त्या काम करत होत्या पॅकिंगचं. आणि कि ते असं त्यांना ते नळ्या बसवलेल्या दुधाच्या टँकला.
हा.
त्याला असं ते पिशव्या एक एक पिशव्या त्यांनी पकडून त्यात त्या दूध भरत होत्या.
हा, हा, हा.
आणि त्या दुधात इतक्या माश्या पडलेल्या
अरे बाप रे तसंच दुध
तसंच पॅकिंग म्हणजे ते काढत होते त्यातन माश्या आण ते पॅकिंग करत होते. हम्म.
हे किती हानिकारक आहे हा शरीराला मानवी शरीराला.
हा, म्हणून ते पॅकिंग आता सगळ बंदच व्हाय लागलाय सगळ्या प्रकारचं पॅकिंग.
सगळे पॅकिंग बंद झाले पाहिजेत हा.
हा.
लिक्विड इंटेक जो आहे त्याचै सगळे पॅकिंग बंद झाले पाहिजेत असं काहीतरी करतात लोकं
हा.
पण हे कळत नाही का त्यांच्या घरी पण हे असेच पदार्थ अशाच पॅकिंगचे काही पेत असतात ते.
हा, इतका विचार कोण करत नाही ना. एखादा विचार करणाराच करतो.
हो आजकालच्या माणसांमध्ये तशी माणूसकीच राहिली नाही ना.
पैशापुढे आता माणसाची किंमतच राहिली नाहीये.
राहिलेली नाही. बरोबर आहे.
हम्म. म्हणजे कुठल्या ना कुठल्या स्त्रोत्रांमधून पैसा ये याला पाहिजे मग तो पैसा मिळताना एखाद्याचा जीव गेला तरी पण चालतं.
हो.
मग ते असंच आहे तेलाचं, दुधाचं
हा.
अशा पॅकिंगच्या कितीतरी वस्तू, कितीतरी गोष्टी असतील आहे की नई.
हा आणि वेपर्स म्हणा आपण पॅकेज वेफर्स, नमकीन असतात ती ते किती दिवसाच असतंय ते पॅकिंग फोडून पण बघत नाहीत. बाहेरून फक्त त्याला तारखेचं लेबल बदलतात.
हो.
आणि ती पॅकिंगमधलं आतलं खाद्य पदार्थ असतोय तो तसाच असतोय.
हो.
मग ते थोड्या दिवसांनी त्याला असं बुरशी आल्यासारखं होतं किंवा त्याचा चव बदलते, आंबटपणा वाढ तो, गोड पदार्थ असते तो आंबट तयार होतो.
तेलकट वास देखील येतो ना?
हा पण त्यावर ते तारीख तर त्याने बदलून लिहिलेली असते ना आतला माल तसाच असतो त्यो.
कशाचा? हो बरोबर आहे तुमचं.
हम्म. मग काय करायच ते आपल्यासारखं चाणाक्ष असलं तरी एखादं बघून घेतंय.
हो ना. माणुसकी राहिलेली नाही आजकालच्या दुनियेत.
पैशाच्या पुढं माणसाला काहीही दिसत
आणखी एका दुकानात आमच्या आम्ह आम्हाला असंच केलं. ते म्हणजे पॅकिंगचं ते एक्सपायरी डेट संपलेली, मसाले मसाला आणला होता. गरम मसाला आणि ते एक्सपायरी डेट संपलेली त्यावरची. मग आम्ही काय केलं, ते मी बघितलं नाही तसच फोडला मसाला. आणि गडबड होती म्हणताना ते मसाले भात करताना, त्यात ते मसाला घातला भातात.
हा.
आणि मी म वास आला नाही. मसाला तरी इतका घातलाय आणि वास कसा येईना, मग थोडा मसाला ते पॅकेट मधला हातावर चाटून बघितला.
हा?
तर त तो मसाला कडू कडू झालेला त्याला वास पण नव्हता.
अरे बाप रे.
कडू झालेला आन त्यात मला वाटतंय बहुतेक ते अं लाकडी भुसा अस ते माहित आहे लाकडाच भुसा बारीक केलेला? तो मिक्स करत्यात बहुतेक मसाल्यामध्ये. हा लाकडाचा लाकडाचं पीठ. खरं लाकडाचा कलर आणि तो मसाल्याचा कलर एक दिसाय
हम्म हं हं.
आणि मग नं तर आम्ही दुकान आणि हे बघा म्हणलं हे कसं लागतय कडू पण लागाय लागलंय आणि त्याला वासपण नाही म्हणलं. याच्यावर तारीख पण संपलेली आहे म्हटलं. त्या दुकानदारानं परत घेतलं. आणि नंतर आम्ही काहीतर आणायला गेल्यानं तर त्यांने आम्हाला त्यांच्या दुकानातला मालच दिला न्हाय.
दिला नाही?
तुमची हा तुम्ही तक्रार घेऊन येताय म्हणून.
अस कसं दिलं पाहिजे ना माल.
मग आम्ही पण नाही गेलो त्या दुकानमध्ये, आम्ही दुसऱ्या दुकानात बाजारात.
तुम्ही एक्स्पायरी झालेले माल देता
हम्म.
आणि परत तुम्हीच त्या ग्राहकाला माल देत नाही म्हटल्यावर चुकी तुम ची ठरली ना तिथं.
मग त्यांच्या दुकानची बदनामी पण होत्या. आणि मग त्यांचं म्हणणं असं की, तुम्ही फोडायच्या आधी का बघितलं नाय.
फोडायच्या अगोदर असं कसं कोण बघल का? हा ते आपली चूक ते असते सोडा बघितलं पाहिजे आपण. कोणतही
त्याला चांगले दिलं पाहिजे ना. गिराईक म्हणजे कोण असतं? देव माणूस असतो त्यांच्यासाठी.
हो ना.
मग आम्ही तिकडे नाही जात आता. आम्ही दुसऱ्या दुकान मधून आणतो बाजार. आणि गिरायकाला काय कुठल्या पण दुकानमधे पैसे देऊनच
आलायचं असतं हो ना. फुकट असं कोण देतच नसतं ना.
हा मग त्यांनी दिलं अगर नाही दिलं. तर काय मग त्यांचा प्रॉब्लेम आहे, त्यांचंच नुकसान आहे.
हो. आज तुम्ही त्या एका गोष्टीव र एक गिऱ्हाईक त्याच गिरायक तुम्हाला सतत भेटू शकतं ना किती वस्तू त्या गिऱ्हाईकासोबत तुमच्या खपल्या?
हम्म.
विचार लोक करत नाहीत ना आजकाल.
हा मग ते कसं असतंय, माणसाच्या नशिबात जेवढा असतंय ते मिळतंच असतंय त्यांना.
हो बरोबर.